हॅलो.
आ
आदी तू अगो, मला असं ऐकण्यात आलं
काय झालं? अग हॅलो, आवाज येते काय व्यवस्थित?
हा येतोय ग, अगं ते मी माझ्या पप्पांना विचारलं माझ्या आ की तुझ्या आोबना काहीतरी झालं आहे एक्सीडेंट वगैरे झाला आहे म्हण काय झालंय नेमकं? कशी आहे तब्येत त्यांची?
अक्सिडेंट वगैरे काही नाही ग, ते थोडस काय झालं माहितीये का त्यांनी बी पी ची गोळी दररोज खातात दहा वाजता आणि त्या दिवशी काय झालं अंशूला आणायला गेले स्कूल ला आणि तिथं टाइम लागला त्यांच्या स्कूल मधून आणायला त्यामुळे दहा वाजून गेलीत फंक्शन होता ते फंक्शन अटेंड केलीत त्यामुळे त्यांनी गोष्ट गोळी खायचीच विसरलीत आणि आता, आता जाताना थोडी त्यांना माहिती होत ना टाईम वगैरे होईल त्यामुळे थोडासा लेट झाला, लेट म्हणजे खूपच एक तास लेट झाला आणि त्यांना काय वाटलं नाही तिथं तेव्हा गाडीवर घे अंशुला आणि स्कुटीवर बसलीत आणि येत होती, थोडस पुढे गेली त्यांना चक्कर आली त्यांना चक्कर आली तरी तरी स्वतःला बॅलन्स केलीत पण ते अंशीू पडला खाली. नशीब अंशूला नाही लागलं, ती स्कुटी त्यांच्या पायावरती थोडीशी अशी पडल्यासारखं झाली. थोड खरचटलं, येवढं काही नाही लागलं. तेवढं काही काळजी नको करू, त्यांना हॉस्पिटल मध्ये वगैरे न्हेला. गोळी वगैरे खाल्लीत की होऊन जातील व्यवस्थित.
हा, तेच तेच माझ पप्पा नी सांगितली की त्यांच अऍक्सिडेंट झालाय त्यामुळे मला म्हण फोन करून विचारावं की कशे आहेत वगैरा, मी भेटयलाच येणार होते डायरेक्ट पण हॉस्पिटल म आहेत की घरी आहेत नेमकं आता एकदा विचारावं म्हणलं फोनवर म्हण म्हून मी डिरेक्टली नाही आले, व्यवस्थित तर आहेत ना सगळे?
हो होे. व्यवस्थित आहेत ते, फक्त थोडस खरचटलंय तेवढे काही काळजी नाही. मग तिथे पण गेलो नाही. डॉक्टरच आले होते घरी थोड बँडेज वगैर तेला पट्टी लावली , आता ठीक आहेत ते.
हा हा तेच तेच काळजी घ्या आणि आता त्यांचं वय झालंय त्यांना पाठवत जाऊ नको शाळेत वगैरा. काळजी घेत जा.
हो. ऐशीच्या पनना काम होतं, बाहेर त्यामुळे त्यांना आजोबान पाठवलं होतं, तेवढं काही नाही. आता नाही पाठवते त्यांची काळजी घेते व्यवस्थित आणि ठीक आहे, आता तब्येत काही
हा हा ठीक आहे ठीक आहे.
जमलंस तरी ना इकडे भटायला म्हणजे आपल्या पण गप्पा होतील. खूप दिवसांना भेटतोय आपण आणि अंशीू पण म्हणत होत, आतू नाही आली आतू नाही आली. आणि म्हटलं तुला आत्याची ओळख आहे, का कसं ओळखणार? त्या दिवशी आल्या हो की गॅदरिंगला असं काय काय म्हणत होता.
हा, ओळखतात आगं एखाद्या वेळेस आपली जरा थोडी स्मरणशक्ती होती, पण लहान लहान मुल खूप लक्षात ठेवतात असं तसं. तो प्रत्येक ना प्रत्येक गोष्ट माहित ते का आमची पण मनू होत तशीच करते माहिती का हम्.
हो तुझी मुलगी पण मणू खूप गोड आहे, अगं त पण घेऊन ये ना अंशू कडे. अंशू पण बसला आहे ना इथे बसत बघत आहे.
हो बच्चू तर खूप मोठा झाला असेल ना खूप लहानपणी बघितले होते आता क कसा आहे तो.
छान आहे, आ फर्स्ट स्टँडर्ड झाला आहे, गेलाय तो. आणि खूप आगाउ झाला इतका मस्ती खोर माहिती का.
हो ग आमची मनू पण म्हणत होती, बच्चू दादाला घेऊन ये म्हणून. हा हा भेटूया पण आता या संडेला येते मनूला घेऊन.
हा हा ठीक आहे, ठीके बच्चू पण म्हणत आहे, मनूदी येणार खेळायला दे ठीक आहे. ये हा अंशू पण आहे, झोपला हे अंशू आता. ओके आता उठला असेल उठला वाटतं ठेवते मी ओके बाय.
हहंह
हहम
थांब थांब थांब.